हा बोल की रे
काय काय चालय.
काय नाही बघ निवांताय तुझं काय चाललंय.
माझं काय हा जॉब पण मी आता जरा बिझनेस बिझनेसच डोक्यात घेतलोय.
हा हा हा हा हा चांगलाय च
बघूया आता तु काय आता दहा वर्ष झाले मी ते त्यातच आहे.
हा हा हा हा हा चांगलाय की रे मग मी पण आता किती दिवस झालं तू पण काय कॉल केला नाहीस? मी पण काय तुला. कॉल केलो नाही म्हटल आता काय ह भरपूर बिझी असतोस सोड तू हा हा हा हा.
ह मग तुझं काय चालु हाय.
मी पण सध्या जॉबच कराय लागले आता तुला तर माहितच आहे, की मी आता किती वर्ष कराय लागले. सात वर्ष तर करायला लागलोयच. पण आता म्हणलं कायतर बिझनेस मला पण इच्छा आहे करायची. पण इन्व्हेस्टमेंट काय मला काय माहिती. ती नाही रे एवढी बिझनेस विषयी. तुझ्या काय असं ह्याच्यामध्ये आहे काय म्हणजे अस
हो हो ते त्यासाठीच मी कॉल केलोय? की मला हा ते सांगायचं होतं तुला ते तर मी करतोय ना. ते टेक्स्टाईल लाईन मध्ये.
हा -हा -हा- हा- हा.
त्याबद्दल तुला मग मी काय सांगतो तुला सगळं व्यवस्थित समजावून.
हम्म हम् ह सांग की मग म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये म्हणजे काय. सं झालंय मलापण आता जॉब नको वाटलयं काहीतरी घ म्हणजे बिझनेस वगैरे.
कसं आहे, ते तेच, तेच, तेच दोघंजण मिळून मग आपण बिझनेसं हे करूया. विचार करून आपण चालू करूया, नाही मी सांगेन तुला म्हणजे कसं आहे. आपण ते समोरासमोर हे केल्याशिवाय ते सजणार पण नाही तुला.
हा हा हा हा म्हणजे माझ्या काय डोक्यात आहे, म्हणजे टेक्सटाइल मधलं पण ठीक आहे, सोड मी आ ता सध्या कस अकाउंटिंग वगैरे करतोय. म्हणजे ते काय सगळे मला पावटच मला काय करायचंय ज्या क्षेत्रामध्ये मी. अकाउंटिंग करतोय ना. म्हणजे त्याच्यामध्येच मला बिझनेस असं करायची ई चा आहे पण मला माझे भांडवल जरा कमी पडा लागलय, परत इन्व्हेसमेंट म्हणजे मला वाटालय त्या ह्याच्यामध्ये अस ते माझ नाही आहे ना तेवडी. कॅपॅसिटी इन्हेसमेंट कराय
ह त्यास प्रॉफिटेबल आहे, ना ते बिझनेस तुझा तू म्हणतेस ते.
तुला सांगू काय म्हणजे नेमकं काय करायचंय ते. म्हणजे तू पण जर असेल तर इच्छुक. तर आपण पार्टनरशिपमध्ये.
चालते, चालते तेच, तेच माझं कस टेक्स्टाईल आणि तुझ कन्स्ट्रक्शन होते, ना त्यासाठी बोललो मी तुझं काय प्राॅपीटच.
म्हणजे काय होतंय म्हंजे आपण जे फोंड्रया किंवा अ फिटलिंग शॉप आहेत त्यांना आ पण ते म-मट्रेल सप्लाय वगैरे करू शकतोय. आणि प्लस आपल अ रिप पेरी आहे ना. तेच्यासाठी एक म्हणजे कोणतर आपल्याला जेंट्स वगैरे लागणार. असं आहे. अकाउंटिंगसाठी एक आणि लेडीज वगैरे आपलं रेग्युलर सेलची वगैरे बिले मारायला म्हणजे अस पाहिजे म्हणजे ते सगळ मी एकटी हॅण्डेल करू शक
हा मग माझ्या मजे मग तू अकाउंटिंग हँडल करू शकत्यास बाकीच मग मी जे मॅन पॉवर आहे ती मी करू शकतो ना. मॅन पॉवरच जे वर्क का आहे ना ते मी हँडल करु शक तो म्हणजे सेल परचेस ते सगळं मी करू शकतो पण तु जे बँक
मध्ये काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा मी ते करु शकते प्रोपरली, प्रोपरली फक्त आता पाम थोडं म्हणजे स्किल पण पाहिजे थोडं म्हणजे मला त्यामधलं माहिती हाय आता तुझ्या ह्याच्यामधलं मला काय माहित नाही म्हणजे तुझा
हो मी सांगेन, सांगेन सगळं समजावून सांगेन नव समजेल सगळं आणि तुझं काय? तुझ मला सांग का आणि माझं तुला सांगतो दोघं जण मिळून मग होऊन जाईल चांगलं होऊन जाईल दोघांच सिल आहे. तु तुझ्या तुझ्या त्या फील्ड मधे तुला हाय स्किल हाय. माझ्या फील्ड मधलं स्किल हाय दोघ जण एक झालं तर दोन्हीकडनं पण प्रॉफिटेबल आणि चांगलं इन्वे हे होईल इन्व्हेस्टमेंट आता केलं तर इन्कम सोर्स चांगला होईल भविष्यात आता.
खूप इझी जाईल ते करायला.
हम्म, स्पेअर पार्ट पण स्पेअर पार्ट प्लस सप्लाय पण आहे आणि वर्क पण आहे ना त्यात.
हा हा हा म्हणजे कस होतय फक्त जॉब करून आठ तासाची फ क्त ड्युटी करून आता मला पण कंटाळा आलाय म्हणजे तेच तेच एक ठराविक पगार आहे बाबा पण काही पुढं म्हणजे तेवढंच शिकायला भेटते म्हणजे बिझनेस मध्ये कसं थोडाफार सुरुवातीला आपल्याला होईल त्रास वगैरे प्रॉफिट थोडं कमी होईल किंवा थोडं लॉस पण होईल असं पण होईल.
होय नाही ते काय नाही अ थोडं कसं आहे बिजनेस म्हटलंवर अपडाऊन असतयचं जे कुठल्या पण ह्याला. आपलाच असं नाही कोणता पण बिझनेस होत अपडाऊन हे होणारच. त्याशिवाय बिझनेस हे म्हणतच हा त्यामुळे आपला अस्तय पण आवरेज मध्ये पकडलीस तरर
हा म्हणजे तुला कस एक्स्पिरियन्स आहे ना त्यामधला मला कस मी आजुन जॉबच णाय लागलेय मलापण अस कुणाची तरी गरज आहे की ज्याला एक्स्पिरियन्स वगैरे आहे
तेच तेच दोघं मिळून केलं तर चांगलं होईल कारण चांगलं फील्ड फील्ड पण चांगले असं काही नाही वर्क पण चांगलं हाय त्यात स्वतःचा बिझनेस असल्यामुळे कसं होऊन जाईल सगळं चांगलं तुझ्या फिल्ड मधलं तुला म्हायतीय त्यामुळं तु कुडं आं मनाम मेस आणि माझ्या फिल्ड मधलं मला माहिती आहे त्यामुळे मी कुठं थांबणार त्यामळं अ एकमेकाला समजावून सांगून एक येरली फक्त वन इयर प्रॉब्लेम होईल बाकी सगळं दोन हे होईल चांगलं व्यवस्थित होईल चालू होईल आपलं
तुझ्या हच्यामध्ये फक्त तूच आहेस का एक्स्ट्रा बिझनेस म तुझा पार्टनर वगैरे कोण नाही आहे ना हा ह ह मग तेच मग तुला लोड वगैरे व्हायला लागलाय की काय ह म्हणजे इन्कम आहे ना व्यवस्ित
ह इन्कम चांगला आहे चांगला लोड असं काही नाही पाहिजेस जरा बर पडते
हा हा हा हा तेच बोललो की काय म्हणजे माझ्या पण डोक्यात ते आलतं पण मी म्हण आता एवढे ग्रुपमध्ये कुणाला कॉन्टॅक्ट करू म्हटलं म्हण माझी इच्छा होती की तुला कराव वगैरे कॉन्टॅक्ट पण म्हण आता तू ब बिझी असतोस कायम म्हटलं तुला काय करायचं म्हण म्हटलं राहू दे थोड्या दिवस बघूया कधी तर भेटल वगैरे तर ते चांगलं होईल नाही हम् हा हा हा
ल
अ तुला पण माहित आहे ना जॉबमध्ये कस आता सध्या कशी कंडिशन आहे वगैरे सगळ्यामध्येच म्हणजे सगळ्याच फीलल्डमध्ये कॉम्पिटिशन वाढत
प्र हॅलो